हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा. आवाज येतोय का ग?
हा येेतोय ग सुरेखा.
हा काय करते?
काही नाही ग स्वयंपाक करतेय मी आता.
हा झाला का मग? काय नाही वांग्याचं भरीत वांग केलय आता मकीची भाकर आणि हम. म्हणलं शेतात जाणार आहे काय. आ वांग ते नाही का धन धनवंती. च्या गावातला एक माणूस विकायला आला होता भाजीपालावाला त्याच्याकडून घेतलय वीसला अर्धा किलो दिल त्याने हम मदाण्याला दिले होते काल तर मग. हाना भरीत चांगल चागलं लागतात म्हणून अर्धा किलो घेतले सगळे दोन होतात भाजीच केली सगळ्यांची काय मुलं खूप खातात भरीतं चागलं बनवतात मग हा.
हो हो.
तू काय केलंस?
मी का अ पुडी केली आणि वाटण्याची भाजी केली.
हम.
हम
वाटण्याची पण चांगली होते भाजी. घट्ट येते ना चांगलं शिजलं तर
हा. आता कुकर मध्ये लावलं तीन सिट्ट्या मध्ये झालं. पूड्या पण झाल्या आता भाजी एवढीच बाकीय पुड्याची. मग फोडी जाय वर शेतात पण जायचय ग आज हम.
हा हा
मक्की लावायची आहे ना शेतात जायचंय.
मक लावायचीय.
हां.
आमचं त्याच दिवशी नाई काऽ सोमवारी. सगळं मकी पण आणि कापूसच बियाणं सगळं लावून दिलं म्हटलं, रोज-रोज, तेच -तेच, काम नको म्हणून.
हाव ग बरं झालंच ना ग, पाऊस पण येत, येत नाही ना ग? काय.
पाऊस पण नाही आम्हीऽ त्या दिवशी लावून दिलं सगळं बियाणं, तुरी वगैरे सगळ्या टाक मक आणि घरी पोचताच जेवण हातात म जेवण करत होते तेवढंच, मोमो भरपूर पाणी, पाऊस यायला लागला.
हो.
खूपच पाऊस.
हा गं तर आम्ही पण त्या दिवशी, कपाशी लावायला गेलो होतो ग पावसात. हा मग, मग काल लाव थांब लावाय गेले.
आम्हीं... एक पिशवी कापूस लावला आणि घरची मक्की होते तेच मग बैलांना चारा पण लागतो.
हा हो गं बैलांसाठी पण लागतो, ना ग चारा ना ग.
म्हणून लावून दिलं.
पोटासाठी पण बैलांसाठी.
हा ना बैलांना पण चारा लागतो.
हा...
हं.. हा, ना. मका लावलाय आता काय. त्याला औषध वगैरे टाकून देतात, मग चांगलेच होऊन जातं मग. मकाचं पीक पण त्या दिवशी
मी त्यांच्या शेतात गेली, मग क काहिला मग चारा पण आणला तिथून.
हं हो, का.
ह...
आम्ही पण गेल्या वर्षी तिकडं दुसऱ्या गावाला गेलो होत तो मग मी घाणार कापाय सगळं ते चारा होता तो पण कापला, परत त्याला हे नाही का मशीन मध्ये टाकलं मग त्या त्याचा भुगाम करून मग ट्रॅक्टर मध्ये आणल. त्याला पण किती खर्च लागला, हा, ना. ठी हा, ना. दुसऱ्या गावाहून आणलं. गहुचा एवढाच चारा होता आमचा पण
अआ..
हं.. तेवढाच बघुया दुसरा चाराच न होत. आता मग, आता काही तर दुसरीकडेच बघावं लागेल, म्हणून दुसऱ्या गावाला गेलो होतं.
हा
आणि तुमच्या भाऊला ठेवून आले का शाळेत?
हा ग आज पोचवायला जाणार आहे त्याचे पप्पा, म्हणून लवकर शेतात गेले आज. आणि आल्यावर त्याला पोचवायला जाणार आहे आज. किती दिवस झाले ना ग शाळा सुरु झाली.
हो महिनाचं पंधरा दिवस जास्त झाले की आता. एक जुलै या लागून गेला पंधरा दिवसाची शाळा उघडली ना. आमची दिदी पण घरीचय तिला पण आ आता दुसऱ्या शाळेत बघाव लागेल हा. दुसरीकडे बघावं लागेल हम्म हम्म. हो ना नाही म्हणत होते ते म्हणे तुमच्या कडचे.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
हो विचाराय हो विचारून बघायला सांग जास्त तर लांब पण ठेवल्या नाही येण्या जाण्याचा खर्च भरपूर वेळेवर पैसे नसतात. इकडून तिकडे पैसे बघायचे महान परत
आवर ना ग.
जवळ शाळा राहिली मग थोडं जवळचं गाव राहिल पटपण आपण पेट
आणि जवळ राहिल की आपण आपल्याला भर म्हणजे बघता येतं ना का कधी पण आपण जाऊ शकतो मग.
हा हा आजारी पडले काय फोन नाही काय नसतो. कधी मुलांच घर जास्तच टेन्शन वाटत ते पण.
तर म्हणजे लांब ठेवायलाच नाही पाहिजे बाई. तिथे कोण बघणारय ना गं. आपल्या मुलाची आपल्याला चिंता असते.
हम्म त्यांना परत काय कमी पडलं ते कोलगेट साबण वगैरे लागतो तर मग
हो.
जावं लागतं त्यांच्यासाठी हम्म तसच. मुलांना पण खूप खर्च लागतो आश्रम शाळेत कमी लागतो का. येण्या जाण्यात जास्त दूध शाळे ठेवलं ना येण्या जाण्याचाच खर्च ग. दरवेेळेस पाच हजाराच्या वर हम् ते व भरपूर लागतो गाडी भाड्या ते गाडीच भाड द्यावं लागतं. मग.
माझं काय नाही तसं माझे मुला म्हणजे लांब नाही ना जवळ एक नंदूरबारला आहे. अने शहाद आला मुलगा मग काही एवढं नाही त्याचे पप्पा मोटरसायकल वरच जाऊन येतात.
हा ना जवळ राहिलं तर मग काही टेन्शन नसत.
ह
कमली
आणि आपलाच हा म्हणजे आपला जिल्हा नंदुरबार तर मग इथं आपलं काम असतं काय पण काम निघाला की जाता येतं ना ग मग
हा जाता येत ये जा केला तर मग पटकन जाऊन. बघून येतो मग मुलाना काही पैशांची अडचण काय आजारी आहे का. पडल काय ते मग माहिती पडून जात आणि दुसरीकडे राहिलं तर आउट साईड साईटला राहत ते मग काय अवघडच असतं त्यांच्याकडे जाणं ये ना पण.
बाई.
दिदीला कधीच पोचवून दिलं. आता शाळेत ती.
हा दिदीला तर, आम्ही पास
हा, त्यांची शाळा लवकर उघडल्या.
हा लवकर का त्यांची, त्यांची इंग्लिश मिडियम आहे ना ग, म्हणून.
हो, ते नाही का मारा ते मीडियमच काही नाही. कधी पण ये जा करतात ते, मग त्यांचं शिक्षणाच. पण तसचं असतं
म्हणज आज पोचवून द्या तर पोचावंच लागत त्यांना.
हा, दंड असेल ना तिथं
हम्म.
काही-काही शाळेत दंड भरावा लागत. त, माझ्या भावाची मुलगी पण आहे ना तिकडं मिशन शाळेत, नंदुरबार राहतेत. तिच तर, एक दिवसाचे शंभर रुपये घेतात म्हणून सांगत होता म गत. मग ती पण शाळा उमरली प दंड भरावा लागत. हम्म.
ती पण मिशन मध्येच आहे ना?
मिशन मध्येच आहे का? हो मिशन मध्येच आहे तीन तिचे पै भरलेत. तीस हजार काय हात काय माहिती कोण मिशन आहेत ती पण, पैसे भरले होते. तीस हजार भरून पण ख.
हो आहे ना ग ती एक मराठी आणि काही सेमी म्हणतात ना, ती आहे तिथं तीस भरून.
हा, सेम इंग्लीश मिडयम हा. तीस हजार भरून आहे तिथे. दरवर्षाला पैसे भरावे लागतात. पण.
हा.
तिला पण खूप खोतजा लागतो सांगत होते.
हो ना ग, आता या वर्षी ना ते नाशिकचे शाळेत घेत लं नाही त्या मुलांना, ते माझ्या धीराचे मुलगा आहे ना, त्याला ठेवला आहे. आता या वर्षी, हम्म. हा तिथेच नंदुरबारला.
पैसे भर
तर पैसे भरावे लागणार आहे. अ पंचवीस हजार असं सांगत होते ना, आणि खर्च नसं करून तीस, चाळीस हजार असं लागून जाणार ना ग मग त्याला पण.
मग त्यांना ड्रेस, बॅग, बूट सगळं घ्यावं लागत. साबण, तेल आपला खर्च अस चा त्यांना, हम्म. त्यांच काही नसतो खर्च, नुसतं शिक्षण एवढंच त्यांचं. आणि बाहेर पण क्लास तर लावायचे असतात ना. त्याचे पण पैसे भरावे लागतात. त्यांना जर, हम्म. माझ्या भावाची मुलगी पण खूप हुशार आहे ती. इंग्लिश वाचन लेखन, हा गणित पण चांगले लगेच, सोडवून देत. ते कोणतं पण गणित दिलं ना तिला हम्म. त्याच्या मुळे. एक नंबर बेंच वर बसायला लावतात मने सर तीला. आधी तिला माहित नव्हत तर ह. आधी एक नंब हे नाही का. मराठी मडियम ला बसवत होते सांगत होती ती मग पंधरा. दिवस त्याच शाळेत जात होती आणि तिथे पैसे भरून इंग्लिश मिडियम मध्ये नंबर लावलेला. तर मग माझा भाऊ गेला तर मग सांगितलं म्हणे हिला. मराठी मीडियमला नाही ठेवलं म्हणून मी. सांगितलं तर त्या सरांनी मग तिला परत. सकाळची शाळा होती म्हणे मग सकाळी जायला लागली ती इंग्लिश मिडियमला.
हा.
नाही तर बिनकामाचे पैसे वायाच गेले असते त्यांचे त्यांनी जाऊन नाही बघितलं असतं तिथं. तर तस पण होत हा आपण पण तपास करून घ्यायचा तिथं. कोणती सेमी. इंग्लिश पण आणि मराठी मिडियम मग तसच राहतं.
हा.
मग त्यांना हे नाही का गणिताच पण इंग्लिश मध्येच असत. तो अभ्यासक्रम सगळा आणि.
हा.
ह दुसरे विषय.
चांगलं ग इशू मध्ये ती शाळा पण चांगली आहे ना गं मस्त.
ह चांगली आहे.
हम्म ह.
अह ती तेथ.
माझी दिदी तर प्रार्थना पण म्हणते शुची हम्म.
हम्म.
आता तीन वर्ष झाले ना मराठी. पण मराठी पण बोलून घेते ती आणि मस्त म्हणजे दीदी मो ठ्यांना पण दिदीच म्हणते ती आत आता मस्त बोलायला पण शिकली तिथं ह, हो. आणि. त्यांची ती आक्का वारडना आहे ना तिला तर आक्का म्हणजे आक्का म्हणतात ते.
हा अक्का म्हणतात का? हम.
हा ते पण मारतात मणे काही जर झालं ना.
हा.
हम्म.
मग तेवढं नाही करत. थोडं ताकतीचं वातावरण राहत ना मग मुलं पण चांगलं शिकण, शिक तात नाही तर मग काय नाही. अभ्यास पण नाही करत काय आणि कोणी कसं पण राहत मग.
त्यांचा चांगलं लक्ष राहिलं ना.
हम.
हॅलो.
म ठीक आहे मग, काय तर
हाव.